काय ही.
हा नमस्कार ताई.
हॅलो,
हॅलो हा नमस्कार ताई. येतो ना आवाज येतो ना बर बरं. तर आपण आज कोणत्या विषयावर बोलूया तुम्हाला कोणता छान वाटेल विषय.
अ,
पदार्थांवर बोलूया.
हो पदार्थ आणि अ.
आणि. पदार्थांवर बोलूया की आपल्या. हो नाही वेगवेगळे विषय आहेत तर आपण आ''--'' ताई ह्या कॉल वर ना पदार्थांबद्दल बोलू की आपल्या महाराष्ट्र. प्रत किती वेगवेगळे पदार्थ आहेत आणि पूर्वीप''--'' किती छान छान पदार्थ आपल्याकडे आहेत. पण आता लोक ते काही काही पदार्थ विसरून पण गेलेले आहेत. असे पण काही पदार्थ आहेत की नाही की जस की आ ठ. ता लहानपणी आमची आजी आम्हाला थालीपीठ तयार करून द्यायची. तर ते थालीपीठामध्ये सगळ्या डाळी गरम करायची. नंतर त्यांना भाजायची पीठ करायचं मग कांदाला''--'' सून टाकून नाही का. तर ते थालीपीठ तयार करायचं आणि ते पौष्टिक पण खूप असायचं नाही का. त्याच्यात प्रोटीन वगैरे पण असायचं तर असे कुठला पदार्थ आठवतो का तुम्हाला.
अ मी अ म्हणजे खानदेशातले आहे तर मला म्हणजे बऱ्याच पैकी तिकडचे. पदार्थांना त पदार्थांमध्ये रस आहे मॅडम म्हणजे जस की ठेचा झाला. अ वांग्याच भरीत झालं शेवभाजी झाली आणि म आता माझं ल''--'' नव, इ इकडे झालं. हम्.
अम स्वतःबद्दल - - ची नाही माहिती सांगायची. आपल्याला एक जनरल बोलायचं आहे. हो की नाही? हां. तर मग आपण तू जे म्हणालीस आत्ता कोणता पदार्थ म्हणालीस?
अ वांग्याच भरीत ठेचा हे - हं. हे प्रत्येक भागातले वेगवेगळे पदार्थ असतात बुवा असं.
बरोबर. बरोबर. वांग्याच्या भरितामध्ये तिकडे हे पण टाकतात. कांद्याची पात पण टाकत - -तात ना? थोडी हा. शेंगदाणे टाकतात आहे ना?
हो.
ते खूप छान पद्धती वेगवेगळ्या असतात.
साईड ला गेलं तर तिकडे थोडं पदार्थांमध्ये गुळ अस - -तो किंवा गोड गोड होण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ टाकतात तिकडे साखर झाली किंवा गूळ झाला.
तसं कोकणात म्हटलं ना तर तिथे कोकम असतात. इकडे आमसुल म्हण - -टल जात किंवा कोकम. म्हणजे कोकम आणि गुळ टाकला जात - तो म्हणजे गोड आंबट म्हणतो ना? तर तस तस टाकलं जात तर त्यात - त्या पण त्याच्यात पण शास्त्र आहे. कारण तिकडे खूप उन्हाळा असतो ना? तर त्याच्या - मुळे क जीवनसत्वाची खूप गरज लागते. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी.
ह.
त्यामुळे ते अ असं आंबट टाकून - आणि गुळामध्ये खूप जास्त हे असत. आयर्न असत. ह. लोह म्हणतात त्याला मराठीत तर - ते असत. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला मिळावं म्हणून - आपल्या पूर्वजांनी असं अ शोधून काढलेला स्वयंपाकये तो. नाही का? त्यामुळे तो केला पाहिजे आपण आहे ना?
आपण म्हणतो पण मग बऱ्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ, त्यांच्या मागे पण काहीतरी सायंटिफिक रिझन आहेत. म तेंव्हाच ते पदार्थ हे करतात. हा. आता राज्यानुसार आपण म्हणतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक - वेगवेगळे पदार्थ फेमस असतात. पण मग तिकडंच वातावरण किंवा सगळं हे बघून- ते पदार्थ तिकडे तयार केले जातात ना? हम्म. आणि ते शरीरासाठी - पण मग तेवढे उपयुक्त असतात त्या ठिकाणी.
बरोबर. आपल्याकडची पुरणपोळी आहे बघ. तर पुरणपोळी - मांडे. मांडे म्हणजे अगदी हातावर केले जातात मोठे मोठे - हो. आता पुरणपोळी किती छान आहे बघ ना त्याच्यामध्ये - पीठ पण मिळत आणि डाळी डाळ पण आहे. गुळ पण टाकला जात - -तो आणि डाळीमधून प्रोटीन पण मिळत. हो की नाही? तस आहे. नंतर आपल्याकडे ती याची भाजी करतात. समजा काहीच भाजी नसेल - तर शेवभाजी. शेव आणून ठेवायची - आणि मग मसाला केला की फक्त त्याच्या भाजीमध्ये - ती शेव टाकायची. समजा काहीच भाजी नाहीये- तर गृहिणींना कळत नाही ना की काय करावं बाबा आपण. आता पाहुणे आले किंवा-
-डे कस अवलेबल नसत ना? मग काही त्याच्यामुळे मग- अस पटकशी होणाऱ्या भाज्या तिकडे करत-
बरोबर. बरोबर. तस आपल्याकडे कैऱ्या जास्त अस- -तात. तर त्या वेळेला मोरंबा केला जायचा. लोणचं केलं जायच. की जे वर्षभर टिकेल हो ना तर ते सुद्धा खूप चांगल्या चांगल्या पद्धती अजून कुठला पदार्थ आठवतो का तुम तुला हम ह ते महाराष्ट्राचा भा
घरामध्ये म्हणजे ससा चिकन आमचं म्हणजे, नॉन वहेजचा प्रकार जास्त चालतो. त्याच्यामुळे हा त्याच्या पदार्थ माहिती वेगवेगळे कसे बनवतात काय नाही.
हा हा हा आणि आणि याच्या मध्ये सुद्धा भाजीपाल्यामध्ये पण किती वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवतो नाही का! प ते पण आहे नंतर लाडू आहे, चकल्या आहेत, ते पण बनवतो. म्हणजे दिवाळीच्या फराळाचे पदार्थ पण बनवतात ना?
बरोबर!
ते पण खूप चांगल असतात शरीराला जे त्यावेळेला थंडी पण पडलेली असते दिवाळीच्या वेळेला. आणि त्याच्यामुळे हे थोडेसे उष्ण पदार्थ हो हो. आपल्याकडे डिंकाचे लाडू केले जातात बघ मेथी डिंक.
ह मग त्याच वातावरणानुसार पदार्थांचे पदार्थांचा पण बदल होतो करण्यात नाही का?
हो हो.
वेगवेगळ्या गोष्ट टाकल्या आपल्या शरीरासाठी काय उपयोग होईल. त्या सीझन मध्ये तस म टाकूनते पदार्थ तयार केले जातात.
हो थंडी पडली की शेंगोळे नावाचा पदार्थ केला जातो. म्हणजे ते इतके छान लागतात ना त्याच्यात कुळथाचं पीठ असत. हा गरम असतात ते, हो कुळथाच पीठ असत. आणि काही जण त्याच्यात बाजरीचं पीठ टाकतात. आणि एकदम थंडी असेल की ते गरम गरम खायला खूप मजा येते. ती मग कोण त्या ह्या ज्या आहेत ना, आपले पारंपारिक पदार्थ त्याची चव किंवा सर म्हणूया तस दुसऱ्यात अ कोणत्याच पदार्थांना येत नाही. ते पण तुम्ही काही भारी हॉटेल मधलं खा.
जस बदल होत य ना याच च्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पदार्थात पण आता बदल होत चाललाय.
हो बरोबर ना ते वेगवेगळे सॉस वगैरे टाक तात ना ते पण त्याच्यामध्ये कस क काही पदार्थ त्या टिकवण्यासाठी पण टाकलेले आहेत. अस रसायन त्याच्यामध्ये त्यामुळे ते थोडेसे शरीराला घातक अ होतात.
पूर्वी नाही. पूर्वी जास्त मसाले नव्हते सोप्या पद्धतीत आणि एकदम झटपट होणार आहे असं अ खाद्य पदार्थ तयार करायचे आता तर म्हणजे खूप प्रकारचे मसाले निघाले.
हो म्हणजे काही काही ठिकाणी तर नुसति मिरची आणि लसण टाकून. सुद्धा आमची आजी भाजी करायची. इतकी छान लागायची चवीला ना ती, फक्त मिरची आणि लसूण टाकायची आणि जिरे टाकायची म्हणजे इतक्या कमी पदार्थ ख मध्ये सुद्धा भाजीला चव असायची. आता भाज्यांवर पण खूप रसायन मारले जातात ना फवारे त्यामुळे पण थोडासा फरक पडला समजा.
तेच तेच चवीत पण आणि किती आपण त्याच्यात, मसाले किंवा काही ऍड केलं तरी, ते पूर्वीसारख चव नाही लागत तेच्यात.
पूर्वी सारखी लागत नाही, पूर्वी पाट्यावर वाटायचे. वाटण म्हणायचे ते. आ- ता मिक्सर निघाला, त्यामुळे ती पण थोडीशी चवीमधे -
हो, बरोबर हाताने के- लेल आणि डेरेक्टली अस मशीन मध्ये केलेला फरक पडतो ना.
फरक पडतो आणि त्याच्यात अजून खूप पदार्थ आहे. जिलेबी आहे, घरात पण जिलेबी कर- तात, तयार ती पण आहे, ढुकळा आहे.
मुळे बऱ्याच ठिकाणी कसं ते पदार्थ- कसं काय बनवायचं, काय नाही त्याच्यावरूनच बरेच लोक-
हो, हो, पण पारंपरिक किती छान, छान पदार्थ आहे ना, म्हणजे- पुरी भाजी किती छान पदार्थ आहे हे खूप पट- खूप लोक आले आणि आपल्याला- समजा वेळ कमी आहे, तर आपण पटापट पुऱ्या करून भाजी- करू शकतो, पुरी भाजीच-
ते बुंदी वगैरे झालं. बुंदी ते लग्नात असते बघा, तो एक गोड- तो खूप जुना पदार्थ तो पण एक, गावाकडे तस लग्न लग्न किंवा काही असं कार्यक्रम असला की-
मग हे रसगुल्ला आहे, हे सुद्धा गोड पदार्थ आहेत ना? आणि श्रीखंड मेन राहून गेलं आपलं, ह सगळ्या सणांना- जिथे जेव्हा, जेव्हा आपल्याला उष्णता असेल, त्यावेेळेला आपण थंड म्हणून- दह्याचे पदार्थ खाणं नाही का, असं. पूर्वे तर ते श्रीखंड बनवताना चक्का बनवायची आई आणि असं- बांधून ठेवायची आणि मग ते थेंब, थेंब पाणी पडाय- च आणि मग तो चक्क्या, दुसऱ्या दिवशी तयार व्हायचं ते. आणि मग त्याच्यात साखर, वेलची किंवा केसर टाकून ते श्रीखंड तयार -
हो बरोबर.
तर अशे खूप जुने, जुने पदार्थ आणि केळीच्या पानावर खाल्ले जायचे ते. असे पदार्थ आणि डाळ भात-
साईड मधे अस काहीतरी अक्षय तृतीया असल किंवा काही सण वगैरे असलं मग जेवण - तिथे पानांवरच देतात, केळीच्या पानांवर.
हो, केळीच्या पानावर, त्याचा एक सुवास असतो ना केळीच्या-
हो, बरोबर तिकडे म्हणजे अजून थोड्या असं जुन्या गोष्टी पाळल्या जातात ना.
हो, हो जेवणामध्ये छान लागतो तो आणि नवीन आपल्याला चांगलं वाटत. वाटत वेगळं थोडस अस आणि प्रसादाचा शिरा पण असतो ना ग. त्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळी टाकतात बघ, रव्याच्या शिऱ्यामध्ये.
हो.
मग तो खूप चांगला लागतो चवीला, तूप टाकून वगैरे असा. तूप पण घरी केलं जातं, कितीतरी पदार्थ आहेत अशे- की जे आपण घरी करतो. हो कनी, म्हणजे बाहेरच्या सगळ्या एवढ्या मोठ्या, मोठ्या हॉटेल- पेक्षाही अ सुंदर रेसिपी आपल्याकड आहेत, किंवा पदार्थ - करण्याची पद्धत प्रत्येक घरात, घराण्यात वेगळी आहे, म्हणजे हो की नाही.
हा,
म्हणजे प्रत्येकाचं जे जे आहे घरक. त्याच्या आजींनी शिकवलेलं मग ते आई शिकते मग मुलगी शिकते ना.
बरोबर.
म्हणजे ती पदार्थाची ती परंपराच आपल्याकडे येते.
हा म्हणजे एकमेकां क पासून शिकत असतो ना आपण.
हो हो हो हो, आणि पद्धत वेगवेगळे आहे ना प्रत्यक.
बरोबर आता एक जरी भाजी बनवली आपण तर म. तीच भाजी अ दुसरीच्या हाताने त्याची चवय गेलाते.
हो तर तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आपली चर्चा खूप छान झाली. ओके मॅ धन्यवाद.
चला थँक्यू.